नमस्कार झालं चहा वगैरे
हो झाला बस आताच केला.
हो आमचं पण आत्ताच झाला. त्या मुलांना दूध वगैरे
हा तेच. म्हणजे सगळं काही नं काही राहत दुपारी उठलं काय तेच राहत चा हं
य मग दूध तुम्ही असं म्हशीचं वगैरे मिळतं का पॅकेटचं
मिते आस म्हणजे म्हशीचं गाईचं दोघं आणतो पाकीट च नाही यूज करत.
नाय ना? पण आजकाल ते म्हणायला लागलेत ना कु म्हणजे ते आमच्या इकडे का आले ते भेसळयुक्त अधिकारी त्यांनी बरंच ओपन केलं. म्हतल ते दुधामध्ये तुम्ही काहीतरी मिक्स कराय लागले
हा रसत्याने एक मध्ये ते काय युरियाच बनत म्हने दुध युरिया वगैरे असं त्याच फेस करून किंवा म्हणजे आपलं सर्फ एरिया सर्फ फेस करून म ते पाकेटच दूधच बनत ते.
चालले हो सध्या म्हणजे, असं कुणी असं नाहीये की ओरिजिनल काही देतंय देतच नाही.
हो नाही म ते सांग आप कोण पैसे गेले र
हो. नाही, नाही. आम्ही पण आम- माझ्या मित्राची ना? अ... तिथूनच मग आम्हाला पण, दोन लिटर दूध लागतं रोजचं मुलांना, आमच्या भरपूर दूध लागतं. रोज सकाळी- संध्याकाळी. ग्लास, ग्लास भरून.
हा तेच आम पण ते क्र्रीम गिटवत
हा. हा नाही, आणि मुलाना- दूध पण गरजेचे हो. त्यांचे हाडं स्ट्राग होतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे असतं ना. हा. तत- समू लागतच येते हम् ह आजकाल म्हणजे सगळंच म्हणजे कसं झालं, आता आंबे वगैरे, पण बघा ना तुम्ही- हा केमती कणे शिकवले जातात त्याच्यामु खूप असतं म्हणजे कुणा कुणाना ते फूड पॉयझनिंगचा त्रास होत त्याच्यामुळे अचछा शुगर बी शुगर बीपीच्या माांस
नाही स्किन एलर्जी पण भरपूर होत म्हणजे केमिकल वरती असत केमिकल लावलेलं असतं ना आपण जर अस का आपण खालं ना तुम्ही असं भरपरं ना त भर पैश मळे तसे पनीरच बघा आपण किती दिवसापासून पनीर खातोतो पनीर मधी प्रोटीन आहे कॅल्शियम आहे आपण म्हणजे फॅट कमी करतो भरपूर फायदे होते पनीरचे ते पनीर पण भेसळ यु
हा नाही पनी हे चीज हे सगळे दूध भाज्या वगैरे सगळंच आजकाल फवारल्यालं म्हणजे खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर भरपूर हे करतात ना
हा
आता ना ते काय झालं मग आमच्यात ना माझ्या आईला ना असं ते तिनं ना आंब्याचा रस खाल्ला मग ते आंबा वगैरे असं असल तर तिला ना इतकं फूड पॉयझनिंग झालं ना तिन स - सहा दिवस म्हणजे ऍडमिट होती
म
हम्म
फळ सुद्धा आपण आपल्या ज झाच्या झाडावर - फळं लागलय असे भुरपूर जास् लागतात तेला ते पयला ते इतके लवकर हो ते इतके लवकर पिकतात होय सीजन् नसतानाही फ्रुट पिकतात
हो ना हो ना हो
हम
आजकाल खूपच अवघड झाले
आणि ते आजकाल काहीतरी निघाले म इंजेक्शन पुन्हा इंजेक्शन दिल्याने लवकर पिकताते काहीतरी थोडी निघाली मग ते आंब्याजवळ ठेवली ते पण त्याच्यामुळ
हा आम्ही तर म्हणजे ना आता बाहेर चे आंबे विकत आणतच नाही फक्त कच्ची कैरी येते ना पूर्ण कच्ची कैरी मला केसर काही किसान म्हणजे कशी काही विचारते आपला नाता की कसं घेऊन येत - - घरी कांदा टाकून घेतो त्याच्यात नॅचरली आपली घरी पा - - कती काय रे? आठ दिवसात चार दिवसात देखील दोन त्याच्या आम्ही आबरस म्हणजे स रस बनवून- - तोच मुलांना पण खाऊ लाग तो बाहेरची पिकलेली आं - - बे अनायचं सोडून दिलं
हा ना आमच्या पण शेतातले होते. आपल्या शेतातले आंबे - - आभाळात - - दिवस लागतात पिकायला आणि असे बाहेरचे बघा. तुम्ही लगेच हे होऊन जातात ते - -
हा सीझन म्हणजे आपल्याकडे आंबे नसताना येते. कोल्ड स्टोरेजॅम मग आता तेकण देतात.
ह.
हो. भरपुर होतरे कस आले केमिकल युक्त - -
हा, हा, हा, हा.
हो तस नाही काही.
हा. हो ना. खूप आवघड - -
खुपचं त्रास होतो पण संध्याकाळी. आमल्याला माहिती पण नसते का? पोटाला काय आजार होत आणि पुढे जाउन कळत ते,
हो ना ते लिव्हरवरर सूज येणं ते फूड पॉइझनिंग मुळ सगळ्या पोटात इन्फेक्शन- - हा इन्फेक्शन वगैरे होते ना, ओ पण ते लहान पण कुणाला काही- झालं. त्याची जिम्मेदारी कोण घेते? कुणीच घेत नाही ना?
दळण काढण्यासाठी- - आता ते पण दिलंत. तेच ना.
हो ना, हो.
बटर पेपर येतो ना, तोच युज करायला हवा, तो चांगला येतो.
हा.. हा.
ह आताव बाय लात हा त प वगै किती तर त्याच्यावर धूळ असेल किंवा माशी बसलेले असतील किंवा उंदीर फिरून गेलेलं असतील, आपल्याला माहित पण नस- त्या बायान समजा, आपण कचुरी आणतो. किंवा तिथे खात होत्या पेपरवर ठेवून आपल्या पोटात नज- इ- ान जात अस पपर ते खूप छान करताय असं सगळं बंद करून- तर म्हणजे लोकांना लोकांच्या जीवाची - हं... सही झालं. की, परवा नाहीये. फक्त पैसे कमवण्याचे या सर- म्हणजे कोणा जीव पण गेला?
तरी काय ते नाही का? मध्ये ते पुण्यामध्ये कुठ तरी काही दा - त्यामुळे किती जण तर म मेले होते ते विषारी होते म्हणी. भरपूर न्यूज चालू होती त्याची, पण मध्ये- मध्ये पण ब बरेच, नि्- प जनांचा त्याच्यामुळे- ण जीव गेला ना, ह खूपच अवघड चालू आहे, होन म्हणजे आज- काल बराच हलगरजीपणा चालय लोक काय करतात, फोनवर बोलत बोलत ड्राईव्ह करतात मग त्यांना कळत नाही, गाडी कुठं चालली काही कळत नाही असं हो
हो तस होत आता बघा ना भाजी- ला विडिओ पाहिला मी कोणतात काय माळती कोण होता तो काय माहिती ते म्हणजे अस भाजीपाला असतााचा करण्यासाठी तग कट त्या तस अशा आप ताज करत होताात.
हा, हा,
ोचे असेल किंवा मला अस जत नाही का काय माहितीय पणज अस कोथिंबेर त्याच्याकडे भरपूर वहिज पाला होता हि त्याच्यामध्ये अस ते पाण्यात येत काढून वरती ठेवायचा म्हणजे किती घाण
किती घाण हो आणि आपल्याला ते नको वाट ता ना तसं
नको वाटत तस ह ह
हम्म काय म्हणजे पहिल्या सारखं काही ओरिजनल राहिल नाही त्याच्यामुळे माणसांना आजार कन्सरचे प्रमाण खूप वाढले ना पहिलं कुटक कुटकत तितंच असा एक ऐकलो होतो कि कॅन्सर झाला असा सारखं ऐकण्यात येतंय कि ह्याला कॅन्सर झाला तेला कॉन्स
हा म का कच म्ह मशे शंभर ट शंभर लोक नव्वद लोक तरी असतील
खाण्यामुळेच होतं ना म्हणजे आता कसं होतं लोकं फ्र्रीज मधले ात फ्रीज मध खाण्यामु होत पुन्हा बाहेर म्हणजे क केमिकलने पिकवलेला खा त्याला मा तस नसत ना आपण विश्वास टाकून आणतो आणि लोक त्याचा गैर
हा अंकज भाई राज मॅम जस कसं हे जेवढ होईल तेवढ नॅचरली किंवा आपल्या आजूबाजूला जागा असेल ना तिथे तरी लावले पर्यंत मा आपल्या शेतात पुरसा लावून द्यावा
हा शेतकरी आणि लोक काय म्हणतात शेतकऱ्यांनकडन कमी घेतात अस आजकाल बाहेर जायचं नको ऑनलाईन माग होतात. आजकाल भाजीपाला पण ऑनलाईन मिळ- मिळालाय त्याच्यामुळे म्हणजे शेत ते शेतकऱ्यांना हा शेतकऱ्यांना काही किंमत राहिली न
आता कापूण पण देतात भाजीपालवाले म्हणजे सगळं कापून भेंडी म्हणा कोबी म्हणा कापून देतात एवढं निघाले म्हणजे आपल्याला काहीच मिळत कराव लागत नाही
खूपच अवघड झालय. आता पोरन बाप आता मी तर काय करणारे म्हणे वरी कुंडीत त्याच्यातच लावणारे भाजीपाला म्हणजे भेंडीची भाजी ग म्हणजे दोडक्याचा वेला हा तसच करण हा हा आता पावसाळ्यामुळ म्हणजे येऊन पण जात ना ते
केव्हाही येणार शेतात असं भरपूर आता सफरछंद खात होते बी टाकून दिलेली ये मॅंगो ची
हा हा हा सफरचंद बियाण येतं का त्याच
हा येतात असं डाळींम डाळीम पण लावून दिलय
हा हा नाही तसं आम्ही म्हणजे
हो स्ट्रॉबेरी पण ड्राय केली म्हणजे थोडस झालं त्या स्टॉबीरीत बारीक बी ते शि बी लावली होती शां म्हणजे ते फ नॅचरली खाली असं किती मस्त राहते त्याचे गोळपण
हो ना
हो नचुराल्ली आहे डाळींब वगैरे असं म्हणजे असं बगीचा करून घेत
हा हा ह
खरयं
हो मी नाही आता त तेच करणार आहे. मी का आणलो होत आमच्या शेत- ना भेंडी काढताना ते भेंडीच जाड. माझ्याकडून असं उपसलं गेलं मुळासकट. मग मी तिथं सज घेऊन आले आणि वरी आमच्या कुंड्यात लावलं तर ते आ छान फुटलय आता बघू त्याला भेंडी -कधी घेतील ते मी तुम्हाला आल्यावर फोटो काढून टाकेल
हो -चालेल हो थँक यू हो- हो तुमच्याशी बोलून पण छान वाटलं. चालंल
हो ठेऊ का?